पहिला झाला का सबमिट?
हा सबमिट झाला पण लई ताबडतोप पडले ओ चोवीस सेकंदच म्हणे.
नुसतं अन एक दोन मिनिटं त्याचं लग्न झालंय.
हा का हम्म हरभरे भिजवली?
मग झालं आता-आता नाही भिजायची एवढीच होती.
हा का. झालेना चाळू राहिले भिजवले.
नाही हो अक्का चाळत होत्या होते.
नाही आणलं पाहायल दिवसा नाही कळत करत
हा आ ना म्हलं बाई दहा वाजतो मला झोप येत होती
हा ना म्हणजे मी जा सगळे झोपेल होते पण मी जागी होती मी बाहेर आलते तेव्हा म्हणलं अरे कोण चाळू राहिल एवढ्या रातच.
हम्म त्या चाळत होत्या ते दिस चाळल असेल ते काही हे काही लहानई ची चाळणी आणली का लहानई म्हणती बाई तू लवकर देऊन दे आम्हाला.
आता यंदा जत्रा मध्ये पहिले चाळणी घेऊन येते.
घिसाड्याकडून करून घ्यायची.
मागे सडील दिंकरून आहे ना.
मग आम्ही ते घिसाड्याकडूनच करून घेईल.
हा का. पाहू घिसाड्याकडून करू नाही तर विकत का होईना
हा.
मोकार काम पडत उगाच नसलं तर.
मग आता दरवर्षीचच आहे ते.
ना.
असं नाही एक वर्षातच लागतं ना.
झाले का तुमचे बिजून?
माझं बिजोन अन मी आता चाळू राहिले आता तुरी ते मी दोन्ही सोबत घेतलं बाई बिजून सनी.
पाण्याचा ताण होत नंतर मग. हम्म माझं आवरलात आता भिजवते.
हम्म.
पण ते सांगिता अक्काची चाळणी ना अस मोठं येत पण मग ते तर राहील ते सारे गळन
परत हम्म मी डबल भिजल्यावर चालू राहिले.
हां ना हां ना वाळ्यावर चाळून घ्यायचे.
वाळल्यावर चाळून घेता मला.
किती कॉल राहीले तुमचे? किती कॉल राहिले म्हणल?
कॉल का माझे ते गीता ताईलाच झाले पाच आन मयूर केलेले ते सक्सेस नाही झाले ‌. मयुरी लाईक केल्या रूपालीला एक केला. नंतर लागनच ना पूज्याला केला एक उचलाच नाही गेला तो सबमिट होऊन गेल तसाच.
आता मये दोन झाले ना.
हा तुमचे दोन झाले आणखी तुम्हाला पाच केले का मग होऊन जाईल तुमच.
आता ह्यो कट करा आन परत लावा दुसरा.
हा परत लावते.
हां.